हा हाय काय, काय नाही बघा होय माठातलं पाणी काढालय.
हां, मग काल मैत्रिणी आल्या होत्या की नाही?
झ्याघरी नाही सबीनाचा आणि गीताच कॅन्सल झालं. मम्मीचं सुप प्रियाकडे गेले मी आणि रेणूका. काल हां मी, सुप्रिया, रेणुका मग ही अ सुप्रियाच्या घरी गेलो बारा वास् कातरी, तिथनं रेणुका ओ, हं साडे तर पाच ला. तितनं रेणुकाच्या घरात जांभळाचं झाड हाय, अतिशय छान जांभळं आहेत. अतिशय म्हणजे अतिशय छान. मग जांभळ्या झाडावर तर काय चढ ता येईना प्रयत्न करून थकलो. म नंतर रेणुकान काठी आणली. खाली मी आणि काकूनी अशे पडदे वगैरे धरले. तिनं झाडली, मग असं त्या पडद्यात चार आणि खाली वीस अशी जांभळं पडली सगळी. मग एक आणि एक जांभळं आम्ही गोळा केलं. म ते कसं खाली पडून फुटतात पन् ना जांभळं. मी काकुंना म्हण सुधि मला सगळी गोळा करून द्या. घरी गेल्या गेल्या पाण्यात टाकते. जे फुटलेत ते धुऊन लगेच खातो, म्हणजे अखंड आएत ते क्यो होतो आसं.
हां
किलो होईतील एवढी जांभळं घेऊन आले बघा.
अरे बाप रे, आम्हाला पण आता वाघमारे त्याने आणून दिल्यात.
हां-हां-हां-हां-हां मग इत त्की छान जांभळं आएत माहितीये रुत लइ दि आधी मी जांभूळ एवढं खात नाही. म्हणजे आम्ही, सहावी पाचवी सहावी ला अस् सन ना आम्ही आता जिथं राहतोय ना सुभाषनगर मध्ये तिथं एक मोठं खूप मोठं झाड होतं त्या झाडायची जांभळं तशी होतीत. त्यावेळी मी जांभळ लास्ट टाइम खाल्लेली आणि त्याच्यानंतर. कोण तर खा म्हणलं तर एखाद दुसर खाते नाही तर मग मी खात नाही. मला आवडत नाही म्हणून आणि त्याच्यानंतर काल त्यांनी. त्या झाडाची एवढीच जांभळ खाल्लीत मी, रेणुकाच्या. घरी आलून अशी छोटी बुट्टी भरून जांभळ ठेवलेली मी, आशी फुटलेली धुवून-धुवून कपिल, मम्मी. गौरी आणि वरुण एक आलेला, सगळ्यांनी मिळून संपवलीत.
हा हा वाहिनी, तुम्ही असं पब्लिक मध्ये आहे काय? सगळ आजू बाजूचा आवाज यायलाय.
चा आवाज
हा हा तेच म्हणाले आस कस काय आवाजा यायलाय?
नाही नाही टीव्हीचा आवाज टीव्हीचा आणि हे अ हेनी गेल्यात सर्वंदन्याला आणायला अजून आले नाहीत. बघा आता येतील. काल.
हा हा. म आता येणार हाय होय?
निघलेत आता येतील आता हाफ डे दिलेय सुट्टी घेतली काय करायचं म? काल पण रविवार होता खरं काल त्यांना एक दोन कामं होती ऑफिसची, पण मग ते आवरून जायला तेना मिरजेतच चार वाजता होते अजून गेले नव्हते.
ट्रेन न गेला मग दादा?
अ काय बसने जातो म्हटलेलत काय केलेत कोणास ठाऊक, मी कशाने गेलाय विचारच नाही परत गेल्यावर तेवढं कॉल केले. ह मग कशाने गेले विचारलच नाही म मग मी म्हटलं मी चार वाजून तूम्ही अजून मिरजेतच नाही तर म्हटलं अंधारात पोरीगीला घेऊन कधी येणार म्हटलं? त्या पेक्षा उद्या स का पहिल्या गाडीन या. ते पहिली गाडी ते शक्य नाही
आता निघलेत आता येतील एक आर्ध्या तासात बघूया अर्ध्या एक तासात येतील.
कोण तर आज
आलोय बघा दंगा रामचा दंगा चालूय बघा.
अच्छा तिकडे गेला हो तुम्ही.
काल हेनी रात्री नव्हते ना माझ्यासोबत मग मी म्हटल होतं त्याला काय होतंय म्हंटलं तरं आजूबाजूचे सगळे चांगलेयत आणि भरलेल असलं असंच वातावरण वाट तय, पण हेनी म्हणले नको कशाला एकटी थांबतीस. जा गप गौरी इकडं म्हणून गौरीकडे आलेय काय झालं बिलू त्याला काहीतरी रिमोट त्याला रिमोट वगैरे काय तर लागतं म्हणज हातात काय तरी पाहिजे थांब आणते त्याला असं चावायला दात तात घालायला खेळायला काहीत लागतय.
आता कित ती महिन्याचा झाला.
आता त्याला सातवा चालूय कीवआणि त्याला आंदी खेनी चोख कुणी सगळं सर्वज्ञ होत न तर आणलेला बघत्या मी घेऊन जाणार म्हणत्यां सगळं तिकडे मिरजेत आणून टाक
होय तसच करते ती. आपल्याला पण म्हणजे ती पण स्वतः पण कर त्या ते, स्वतः पण करत्या म्हणलं त्यांचा बघून
होय मग हे चोखण्या वगैरे की नाही त्याला आणती ओय. ह्याला काय आणलं? मला येऊन सांगत्याय मम्मा, ती मला गौरी मामी दिली नाय बाई मम्मा.
आता लहान बाळाचं आता समजा आता ह्यात पाळणा कस माहिती हाय? तो प्लास्टिक आणि मेटल चा असतोय की खाली ठेवायचा. सर्वज्ञा सारखाच आहे खर माझा पूर्ण मेटेलच आहे ना. मग हेच ते जरा असं मेटल तरच आहे पण जरा आस सर्वज्ञाचा जरा स्ट्रांग आहे. असं सर्वां ह्याच्यात बसल्यावर हा पाळणा मोडणार. तर अगं मम्मा मला गौरी मी आणि आई त्यात बसवतच नाही. मी लय सांगतोय तेना तर, मला बसवत नाही बाई. असं सांगत आणि मी त्याला पा ते खेळणी वगैरे आल्यात ना ह्याला बारशाला
हा.
तर मम्मा ते मला दे. नाहीत बाई तेनी. अ आता न अगं त्याला चोख हम्म मग आता तो सातव्या महिन्याचा. सात महिने झाले.
सात महिने झाले? मला वाटलं अजून लहान आहे. त तीन चार महिन्याचा अस वाटलं मला.
आहे की सात माहि चालू हाय. आणि आ समाधनी आहे असं. किरकिरी नाहीे हाय आहे आहे आहे. व्यवस्तीत आहे.
हा हा त्याला मण दात यायला ना चालू होतील.
होय नाही चालू आहेत, चालू आहेत खालची दोन आली आहेत वरची आता जरा फुटा लागल्यात हम् नाही ताप नाही कीरकिरा लागलाय फक क्त आलिकड एक आठ दिवस झालं. पण ती काय करत तो मऊ वाटला की नाही एक तापाचा एक चमचा देत्याच. तेला आऊषद म्हण अग म्हणजे ताप आ म्हणजे आल्यानंतर द्यायचं असं काय नाही ते मऊ वाटला क नाही ति जर औषध पाजते त्यामुळ तो आहे व्यवस्थित त्याचं काय नाय एवढं
हा हा आता लहान मुलांना पॅरासिट टिमोल दया पॅरा
द्यायच द्यायचं नाही म्हणतात म्हणतात म्हणतात आ आता काय म लहान मुलांनाच सगळ्याच हे पॅरासिटिमलच ये पण ते का द्यायचं नाय म्हणतात मी अजून रीड केलं नाहीये.
हा
वाचायला पाहिजे ते पण म आता ओ द्यायचं कुठलं औष ऑब्सली त्याला काहीतर सबसिड्युट काढले असणार, तेव्हाच एवढं बडबडाला लागलेत देऊ नका म्हणून
आमच्या कॉलेजमध्ये तर म्हणजे हे आता आले पहिल्यापासूनच सांगत होती. दोन वर्षानंतर जे काय असेल ते द्यायचं. दोन वर्ष काहीच द्यायचं नसतय बाळाला औषध
ते बरोबर आहे पण म म त्याला ताप वगैरे आला तर द्यायचं काय?
कमी येतय आपोआप थांबत नाहीत ना पॅरेंटस भित्यात लगेच घाबरायचं नाय तुमची इम्युनिटी वाढणार कशी पॅरासिपियम घाब आपल्यावर एवढं स्ट्रॉग औषध जे आपण पण खातोय
होय
त्यामुळं असं म्हणत होते.
हुं हुं हुं हुं
नाहीतर म होमिओपॅथी आमचं आयुर्वेदा असलं द्यायचं ते जेनेरिक डायरेक्ट द्यायला जायचं नाही. अस असं आ आमच्या कॉलेज मध्ये आम्हाला सांगितलेली सरांनी तरी फर्स्ट इयरला असताना.
हा हा हा
हुं
अरुषच तब्येत बरी आहे का ओ?
होय हाय की बराय त्यो आता
दंगा व तेन करते की नाय सकाळी उठल्यानंतर
नाही नाही काही नाही रात्री पण काही नाही जरा असं ओरडतोय बघा बोलायला यायला लागलंय बोलायचंय ना त्याला आता
हा राम रामचं पण तेच आहे रामचं पण तेच आहे नुस आता ओरडतोय मोठ्याने शिट्ट्या वगैरे घातल्यासारख्या
म्हणजे, पाच वाजता कणी असं तो ओरडत असतोय सोडा. मी उठलेला असतो, तेव्हा ऐकू येतंय मला. तेवढंच बाकी रात्रीच काय, नाही एवढं दमवत.
हम.
जोपतोय.
आता सर्वज्ञ एक, कधी येत्या बघूया.
होय.
तिची वाट बघत बसली बघा मी.
होय. येईन तुम्ही आता काय जेवन, जेवून येत येतील ओ वाहिनी असं कस ते डायरेक्ट येतील सांगा.
त्यांना कामाला जायचे. एकच्या आधी त्यांना कामाला जायचंय नाही तर, फुल डे सुट्टी पडते ना.
हा हा.
सुट्ट्या पाडून चालत नाही, मी त्यांना म्हणते, काही ही होउ दे एकच जग तिकडं होऊ दे पण, कामाला म्हणजे सू तेवढी घ्यायची नाही, म रविवारी तुम्ही भले छोटीशी का मग. कारणासा.
होय. बरोबर आहे की,
हम,
काय सहा सहा सहा दिवस असे पळून जातात, पाच दिवस.
खूप आणि, रविवार तर त्याच्यापेक्षा फास्ट जातो, रविवार तर, त्याच्यापेक्षा फास्ट.
तसंच होतय ते. शाळा असल्यावर, आपण कॉलेज असल्यावर, कसं करायचं. चायला रविवार उगाचच गेला बाबा आज. तो वाटायच.
हा पण त त्याच्या बी पण जास्त हेक्टक वाटतं कामाचं अस, नंतर माहिती आहे, म्हणजे रविवार कसा गेलाय. काहीच समजत नाही हवं आहो. कुठल कधी आणि अ रविवार. संपलाय कधी, सोमवार उज उघडले असं वाटत डोळे झाकून उघडू पण रविववर संपलाय. मग काल सुप्रिया च्या घरी गेलेलो का कोणी पण माझ्यासाठी दहीभात वगैरे केलेले, कसलं भारी धपाटे म्हणजे. पुरी टाईप धपाटे आप इचलकरंजीत करतोय तसली.
हा हा हा
असले धपाटे दही परत चटणी, परत ते दहीभात आणि एक कर्नाटकी काहीतरी. केलेली भात काय वेगळं नाव लक्षात नाही माझं अतिशय छान मस्त. केलेलीत, उसाचा रस बरच काय काय मरे तेनचा घरी गेलेल तिला फालुदा घेत आणली सगळ्यांसाठी मज्जा मज्जा! मग सुप्रिया कसं काल संध्याकाळी आलती ती, पररावा दिवशी रात्री आल्या मम्मी कडं? अ काल दहाच्या ट्रेन नी गेली पण
हम्म त्याचं एकदा ती म्हणत्या एकदा लग्न झालं, संसारात पडलं की असंच ग बाई, तुला काय माहित म्हण त्या मला. चांगली गोष्ट आहे म्हणलं तुझी मॅच्युरिटी बघून भारी वाटते. काल सुप्रियाची आई पण तेच म्हणली बाई आमाला सगळ्यांना केवढं टेनशन होत, सुप्रियाच पण आम्हाला असं वाटलं नाही की सुप्रिया एवढ मॅचुरली सगळ हँडल करेल, आता ते घर वगैरे व्यवस् सांभाळते, सकाळ संध्याकाळचा स्वयपाक करतेय सगळं करते.
होय आता तिच्याशिवाय कोणच नाही ना करणार.
अहो पण तिनी गुलाबराव पाटीलला ती काय तरी दा धाकला काहीतरी आणायला गेलेली, तिला आमच्या मॅडमनी विचारलं आता सुप्रिया, भाकरी चपाती येतात म आता तू जेवण करतीस?
आय गं हं काल मी- मी पण गेलेलो इकड, कोल्हापूरला ते आमचा हर्बल लाईफचा इव्हेंट होता ना तिथं तिथं पण जेवण लय भारी होतं. काय काय दहीकाला होता! कोशिंबीर होती सलाड होतं तं सूप होतं व्हेजिटेबल, परत पनीर ता नुस आणि पनीर. आणि कुर्मा, चपात्या आन् नी रोटी आईस्क्रीम, सगळं अनलिमिटेड होतं जेवढं पाहिजे तेवढं खावा. मसाले भात आणि वरण क्लास लागालतं जेवण. ओय
मस्तच
ते दिवसभर असते इव्हेंट. दहा ते पाच वाजेपर्यंत, पण पाच म्हणत त्यांनी साडे सहा वाज जुळे होय, त्या का की मी काय जाणार नव्हतो. त्या काकी म्हणल्या चल. लय दिवस झाले आलीच नाहिस तू.
हम्म
गेलो
नई बरं झालं गेला ते.
होय. झोप येत्या, झोप येत होती खरं मला, यायला म्हटलं एक दिवस झोपायला मिळते रविवार. चान काय? सकाळी उटवल्यात लवकर चल म्हणून, पावणे आठ पावणे नऊ ला गेलो बघा.
जसं गाडीने गेलेला की बस ने?
नाई-नाई त्यांची गाडी आय की फोर व्हीलर. त्यातनं गेलतो. ते शेजारची त्या मेडिकल मध्ये आय की नाई. त्या फार्मासिस्ट तेनी पण आलतित. परत त्यांच्या बरोबर एक आजोबा पण होत् ते.
हम्-हम्-हम्-हम्
त्यांना घेऊन गेलतो आम्ही पाच जण गेलतो आसं.
हा हा हा. एक बरं चालतय का मी ठेवू आता
हा चालतेय चालते ठेवू? हा हा ठीक आहे हा बाय. .